काय?
आं?
हॅलो दवाखान्यात गेलतो. जाऊन इंजेक्शन घेऊन आलोय झोपलोय.
का सर्दी झाल्या?
नाही पोटात लय दुखायला ग पोट सुजलय लयी फुगलय.
कशान?
आ.? दुखायलच ग की रोज कमीच येईना दुखायला रोजच असं.
हा हा हा हा.....
हम्म मग गे तो जाऊन इंजेक्शन घेऊन आलोय इंजेक्शन गोळ्या
हा हा..... हा हा कधी आलीस कामावर न? मी पण आता जरा भाजी नीट केलो.
हा...
हम्म... भाजी निट करत बसलेलो आताच.
हा हा.
नाही.
आणि काय मी तुला देऊ का त्या रुबिनचा नंबर?
हा दे.
हॅलो...
हे जा कॉल चालूय आपला
काय?
आ नाव घ्यायचं नाही बाळ
आ सॉरी सॉरी
हम् मग
काय नाही बाई.
ह् आणि काय काम जास्त होता? स्वयंपाक आता भात झालाय.
हम्म्
हॅलो भाकरी करायला मम्मी आता बाकीच करायचंय. भाता आमटी पोरग्याला भूक लागला म्हणुन करायला भाकरी
होय.
आमची करायला पोरग्याला भूक लागलय माग करत नाही ती.
म्हणतान करायल्या काय?
हम्म सुट्टीला आलोय म्हणताय मी काय काम करायला आलो नाही म्हणत त्या
तरी पण ग पाप मम्मीच पण हाल लई होतय की-
हम्म मग आता भाजी नीट करून जरा दिलो. आंबाड्याची काल मी केलतो सगळं. हम् आज बी बसलेलं सकाळी केलतो जरास स्वच्छ केलो घरात. ल किचन तेन लयी घाण झालत मग कट्टा तेन जरा काल खास घासून धुऊन घेत होत
हम्म
काय करताय मग आता करायला लावलास
मी पण आज आलोय लवकर दहा मिनिट कमी असताना सुट्टी केलोय हा हा दहा मिनिट असताना सुट्टी टि केलो आलोय लवकर.
हम्म हम्म सर नव्ह
ह सर होती तोपेडी पण काय एवढी जास्त नव्हती थोडी फारच होती बघितले गेली दुपारी मामी नाक नालो त प्रिनसर अ लिता निय थोडे पैसे घेतले मिसळ खाऊन आलो हम्म
कुठ
काटा केेरला
काटाकिरला गेलतव तथ नवीण झाले त त्यागे ना जाणारता नव
गेलतो बाई खर पैसे घातल्यासारखं जरा चांगलं असलं तर बरं
ट्राय करून यायची लाट नाही चांगलाय काी नाही बघून
हा बाई तोंडाची वाट लावून यायला मग शिवानी ला म्हणल श ड जा आणि तिला घेऊन गेल तो दुजण मैत्रिणी
हा हा
त नाश्ता करून आलं आज ओटी काय कोणाची नव्हती मग निवतच होत
हा हा
सव्वातीन साडेतीन ला सर गेले ना न
अ बरं झागलं मी पण आज घरात जर झोपायच म्हणालतो पोरग्याने जर पण झ ल नाही आणि आम्हाला सगळ्या झुपताना झोपू दिला नाही नाही आणि आपण झुपलाय नंतर त्याची मम्मी आणि ते झोपल्यात निवान आणि आम्ही तसच आम्ही झोपायच आज घरात आहे म्हणून पोस पडालता म्हणून झोपायच म्हणून झोपलेलं तर पोरग्याना आणि त्याच्या मम्मीन झोपू नाही दिलं तमा्हाला आणि आम्हाला उठवून ठेवल्यात आणि आपण झोपल दोघ जण निवांत आणि आम्ही तसच जागा बसलोय हम्म असलेच काय कर मग
हम्
आणि काय मग काय केलं मम्मी ना जेवण
मम्मी ना जेवण भाकरी केल्या भात तराळीची आमटी आणि भाजी कशाची केिल्या बी पक्षात शे कसली तर केल्यावरतात
हा हा दादा तीन
तुमच्यात काय आहे आज भाजी पप्पा कामासन च दादा कोल्हापूर ला गेला मित्राकडं
हा हा आमच्यात आबडीची भाजी भाकरी भात आणि कशाचे काम ते करायचे
हा
हम्म म
हम् हम
आणि काय निवांत हा हा हा मग
तेवढे
होय
पुरात आणि येतोय जास्त आज सकाळपासून चालूच हाय काय उघ
ऊन जवढं पडल्याल तेज्या दुपटने पाऊस पडलाय आणि
होय, पडलाय होय
हम्म, चालतंय
मम्मी काय करालीया तुमची? चालतंय ठेवा, करा नंतर आणी. स्वयपाक कराल्यात होय, हो बाय
हा हा, काढून घेतल्यात व्हय. बघणार कोण? लावायचं दिवसभर एवढ चार्जिंग रिकामं होता की तवा लावाय आला नाही? दिवसभर, दिवसभर काय होतंय